हॅलो, हा. आवाज येतोय?
हो हो.
हू अ, काय करताय?
काय नाही बसलेय.
हा
तुझं काय चाललंय?
काय नाही बघा, च्या पानी तेे न आवरलं.
नाही, एवढं लवकर नसतय च्या पाणी, सावकास पाच सहाला.
अ, मला जरा अस सण आणि परंपरा यात तुम्हाला थोडक्यात माहिती सांगायची होती.
हो हो चालतय ना, आहे आहे.
हा आपल्या भारतातील ल अ सण प्रमुख सण म्हणजे दिवाळी, दसरा, गुढीपाडवा गणेशोत्सव, होळी धुलीवंदन, मकर संक्रांत आणि त्यातला पहिला प्रमुख सण म्हणजे दिपवाळी. अ, हा सण दिव्यान्याने प्रकाशांचा सण आहे. अंधारावर प्र कशाचा आणि उत्सवाचा सत्याचा विजय, आजचे अ, याच्या सण प्रतीक आहे. या दिवसात घरा-घरात दिवे लावले जातात. रांगोळी काढली जाते. फ, फराळ -फराळ बनवला जातो. अं, कंदील आणि दिव्यांनी अ, घर सजवले जाते. परत दुसरा, दुसरा सण म्हणजे दसरा. विजयादशमी पण म्हणतात त्याला. असं म्हणलं जात की, साडेतीन अ, महूर्तापैकी एक असलेला हा सण. हा, साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला सण. प्रभू अ, रामाने सणांवर मिळवलेला. रावणावर मिळवलेल्या विजयच्या आणि दुर्गेवर महिषासुराने वध केलेला. प्रतीक आहे. म्हणजे त्यावेेळेस असं म्हणलं जातं की प्रभू श्री रामाने रावणा वर मिळवलेला विजय. आणि दुर्गेने महिषासुरावर वध केल्याचे प्रतीक आहे. या दिवशी शस्त्राची वाहनांची पूजा केली जाते. हा. आणि आपट्यांची पाने म्हणून सोने म्हणून आपण दिली जाते त्यावेेळेस.
हो.
परत गुढीपाडवा, हा महाराष्ट्रान नूतन वर्ष वर्षारंभ म्हणून म्हणजे नवीन वर्ष म्हणून आपण साजरा करतोय, जास्त करून गुढीपाडवा म्हणजे त्यावेळेस आपल्या दारामध्ये गुढी उभा केली जाते. अ, आणि त्यावेेळेस गाव निउदं पण असतात. परत आणि एक अजून एक पारंपर म्हणजे परंपरा चालून आली हाय की त्या दिवशी अ, कडुलिंबाच पान, पान आणि हरभऱ्याची डाळ भिजवून आणि थोडस गुळ घालून त्याची पेस्ट करून. त्या दिवशी खाणं हे असतच गरजेचं. जे असं म्हटलं जातं की ते खाल्ल्याने शरीरातले वाईट ऊर्जा बाहेर जाते. घरातली वाईट ऊर्जा बाहेर जाते आणि नवीन वर्षाची काही तरी खरेदी पण आपण करतोय जास्त करून आपण बघतोय त्या दिवशी खरेदी असते जास्त सोनं असू दे.
चांदी असू दे. गाडी घरात नवनवीन गोष्टी घेतल्या जातात गुढीपाडव्याच्या दिवशी. आणि त्यातला चौथा सण म्हणजे गणेशोत्सव. अ, महाराष्ट्रात अत्यंत उत्सवाने साजरा केला जाणारा म्हणजे गणेशोत्सव. आपण बघतोय गल्लीबोळात गणेश उत्सव गणेश मूर्ती बसवली जाते. छान अ सगळे समाज एकत्र त्र येऊन गणेश उत्सव साजरा करतात. आणि अस म्हटल जाते की बुद्धीची देवता असलेला गणपती बाप्पा. अ गणपतीची स्थापना करून दहा दिवस लाडक्या देवाचा, उत्सव पण आपण साजरा करतो. मोदक नवनवीन गोड पदार्थ, आपण अ करून, आपण त्या गणपतीला अर्पण करतो.
हो, वेगवेगळे पदार्थ करत असतात. प्रसाद म्हणून वेगवेगळ्या प्रदा-पदार्थांचा, आस्वाद घेता येतो.
हा आणि त्यावेेळेस, दहा दिवस प्रत्य ते एक नवीन जोडपं येऊन, त्या गणेशची प गणेश मूर्तीची पूजा करून, आरती करायची असते त्यावेळेस.
हो.
अं आणि होळी आणि धुलीवंदन म्हणजे रंगपंचमी सण हा वाईट प्रवृत्तीचा, नाश करून नवीन ऋतूचे म्हणजे वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी, हा सण साजरा करतोय आपण. म्हणजे धुलीवंदन असू असू दे, होळी असू दे.
हो.
हा आणि परत मकर संक्रांत असू दे
थंडीच, होळीत थंडी जळून जाते ना.
हो.
त्यामुळ ते होळी पेटवून, पुढच्या सणात पुढच्या
ऋतूचे आगमनासाठी, आपण ती होळी पेटवतो.
हा, होळी पेटवतो. परत मकर संक्रांत असू दे असं म्हणतात की, धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. तेव्हा हा सण येतो म्हणजे मकर संक्रांत.
आणि आपण या दिवशी, तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणून, एकमेकांना तिळगुळ देखील वाटतो.
होय.
आणि जास्त करून, भारतीय आणि महाराष्ट्रीयन परंपरा परं परा म्हणजे आतिथी देवो भव.
तिळगुळ वाटतो, कारण तिळगुळाच कस तिळगुळ पोष् ष्टीक आहे ना, तिळगुळामुळ सांधेंची बळ-बळकट होतात सांधे आणि गुळामुळ कसं? म्हणजे रक्त वाढ होते ना गुळामुळ. गुळाच्या ह्याच्यात
हो.
रक्तवाढीस उपयुक्त आहे. त्यामुळ ते तिळगुळाच
हां.
वडी किंवा तिळगुळ तेे वाटलं जातं वडी किंवा लाडू बनवून वाटतात.
हो,
आणि अजून एक परमप्रिय परंपरा म्हणजे 'अतिथी देवो भव. आपल्या घरा आपल्याला आलेल्या पाहुण्यांचा देवा देवा. चा दर्जा देणे आणि त्यांचा आदरातीथ्य करणे म्हणजे. सर्वात मोठी. परंपरा असते आपल्या इकडं ती म्हणजे पाहूण्यास जास्त करून आपण. अ हे करतो पाहुण घरात आल्यावर.
पाहुणे घरात आल्यानंतर कसं आपल्याला. कोण जरा असं कोणाला म्हणजे आवडत नाही किंवा काय होत नाही. पण ते कसं. पण ही संस्कृती न पाळता म्हणजे अतिथी देवभव.
ह
हे, संस्कृती पाळून त्या आदारात तिथं त्यांचं करण करून. करणं हे आपल्या संस्कृतीच चांग म्हणजे प्रतीक आहे.
हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गाची पूजा. अ मोठ्यांचा आदर. आणि क आपली कुटुंबाची पद्धत. आणि जास्त करून आपल्या इकड निसर्गाची पूजा पण केली जाते गावभगामध्ये.
हो,
हा आप''--''
शेतकऱ्यांचा. कृषी प्रधान पण देश असल्यामुळं अ वडलोप. पजे जमिनीच सुद्धा आपण. म्हणजे एका आपल्या मुलाकडून पुढच्या पिढीला. असा आपण तो पण वारसा देतो.
देतो आणि थोड्या दिवसांनी आता वट पौर्णिमा येणार आहे. परत नागपंचमी बैल पोळा हे म्हणजे. क म्हणजे श अ नाही निसर्गाची पूजा झाली ना थोडक्यात.
हो,
हम, आणि द तिसरी चौथी गोष्ट म्हणजे मोठ्यांचा आदर. कोणत्याही शुभ कार्यात आणि सना सनावारात घरातील. वडीलधऱ्या माणसांचा आपण पाया पडतो त्यांचा आशीर्वाद घेतो. आणि आजी ती परंपराचा म्हणजे तितकीच जपली जाते.
हो हा,
हा, परत संयुक्त कुटुंब पद्धत एकत्र येऊन सण साजरे करणे. सुखदुःख एकमेकांना साथ देणे. परत भारतीय कुटुंब व्यवस्थेत महत्त्वाची परंपरा आहे एकत्र कुटुंब. आपण बघतोय आता एकत्र कुटुंब जास्त करून.
हो हो,
हो हो.
हो, हॅलो? आवाज येतय ना?
हा तुम्हाला काय वाटतं? रूढी परंपरा सर सण परंपरा
नही नही तें तुम्ही जे म्हटलात ना, ते पण बरोबर ये, कारण आपल्या जे अड पहिल्यापासून जे, वडलो पार्जित किंवा आधीपासून जे आपल्या आजी आजोबांपासून जे चालत आलेल्या परंपरा येत, त्या तुम्ही, आपण म्हणजे एकाकडून दुसऱ्या पिढीकड अ दिल्यामुळं त्या संस्कृतीचा, म्हणजे विकास होतोय. आणि ती संस्कृती तशीच चालत राहते आणि त्याचा रास होत नाही. हे महत्वाच आहे, त्यामुळ जे तुम्ही पण जे ते पण म्हणजे फार छान माहिती दिली. आणि ती खूप मला आवडली, ही. चालेल, ठेऊ का?